हॅलो.
हॅलो.
आ.
जोरात बोल ग.
देता ऊ उम
बोला वहिनी. काय म्हणता काय माहित.
फोन लावती का त्यांना?
हो करतात. गावात काय करताय?
नाही फोन. कट होईल तो.
ना तू बोलला पाहिजे अस काही नाही. त्याच्यामधी ओ आण की मी बी बोलण.
हॅलो.
हॅलो. कोण बोलतय?
कोण ये तू? कोई नाही खाली. राणी मी. बनावट चौक हो. दहा मिनिट.
फिरायलो.
झाली जेवणं? काय खाल्ली भाजी? हव का.
राम राम राम जप करा. जप करा.
जेवला काय? जेवलो. तुम्ही? काय काय कोल्हा भाऊ राम राम म्हणते.
नाही नाही. माय पाहून राहिली कुणी कडे. जेवायला बसला की बसल. ह ममः! !
आतबघाया भात आत माणुस हाय! या की? हो य!
जेवण करा थंडी वाजती कस कसं व्हायचं मग! !
काय रावत बरे काय?
अंत दर्शन ना? चा छंद! घेऊनिया आले. हा! ब! ब! !.
ह नमानज म्हणी! लत काय. सांह. ! ! दहा मिनट मध्ये किती? सेप्रेंट राहते.
आणि बिलक्याची भाजी ह.
हा! भईला भई. मला काय पाहिजे. तुझ्यासाठी मि थांबूसांगू शकतो. दहा मिनिटात निघ! चाल! हो! येका मिट का?
बरोबर! !
पाय.
बाकी तेच दधकलाख मकवाड्याने!
अ हा! ! साडे दोन गाव बी आला साडे दोन गाव.
हम. ! ! हा म्हज कामा अस वना पतसलंतीयची. त्या लकच माणस त्या लकचडी. हा हम्! ! आमच ही तसच मग! मग! ! फरळ लागतच बकतलं! मला त जाम पड! ! हम! !
हो भई भई भई सगळे पोर खाली बसले होते. त्याच्या मुळे आलो इकडे कुठ. ब
तेवढ घाल असे! मी मी तर शब्द नच नाही का त्यांना!
तुम्ही नव्हते रातोर!
ह ना?
अ मी खरलाचता आणि वडा तयला! र जातो कशीण आपला, व चक्कर येऊन पाड! फल् मोट लाईलेली ओडलरा! तु हात घेतली लावला रा! आला त्याच केम झाला. वलं त्याला नाही
धुन पडेल राहत्या भांड्या पडेल राहत्या. हा
कोणाला विचारलस तू
भांडी धुवायली काय
व्हय बाई जेवणाची आणि त्याची दोन कढया आहे त्या पहिले ना मी म्हटले ना तुम्हाला
हम्म
आले आले मम्मी कुठ
पाच मिनिट झाले आत्ताशी
मम्मी गेली यवतमाळला
किती झाले तुमचे बोलून
टाईम किती वाजता तीन दिवस
काय दिन आला
एंटरेस्ट नाहीये त्याला
पावसान वाळू तर रहिले कपडे
काय ग
काय नाही भाकर खाय. तर मी तुमचा हात नाही सोडणार म्हणजे मी तुमचं मी वाट दाखवीन तुम्हाला आपली गाठ बांधली गेली ना ती साता जन्मासाठी आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी आणि तुम्हाला माहितीच नाही. हो का कोणासोबत काही बोलली नाही तू सगळ्यात अस विचार करत बस घरात जगातल्या सगळ्या बोलाव, बनाना तुझ
हॅलो
हा
ते ग ठेवून द्याला का?
हा
काऊन?
अन कोण बोलान ते?
सगळे जण चला
हम्म
काय पाहिजे तुम्हाला?
थोडच राहिलं आता
तू खाली ये.
आ हम
कार्य अँप च
हम्म हम्म
काही कोय खायची का?
हॅलो काय पोचू ठीक
चलत जरसक धुवू लाग ना चल बु आ देेचा
हे कार्य ॲपच होत ना मग. याला.
हा ह ह हॅलो. हा. हा हा.